लागू राहिलं.
हॅलो!
मं
कॉलेज पटपट लागुन राहिली तुमच्याल्यागी, मध्ये काहीच अडचण नाही दाखवली तुम्हाला दादा.
नाही-नाही, आता होऊन द्या जरा.
गाड्या, लवून घ्यायच्या, लागत असल्या ना?
झाले ना आत्ता, का चालू आहे आता हे?
हाव ना! नाही, पण मग आताले पटपट लागू राहिले नाइ.
हा, मी ते रिफ्रेश केलं ना? ते रिफ्रेश केलं, त्याला अपडेट केलं, काय-काय नाही केलं?
ह, म्हणूनच आता एक अजून एक करा, अन जेवढा धंदा होईल, एक उचला मग.
हा, हा! चालेल. माझे पाच उचलायला लावा बरं नंदाबाईला. नंदाबाईला पाच उचलायला लावा म्हणलं पुढचे.
मग, तुम्हाला उचलायचे पैसे ऐंशी रुपये आपल्याला, माहिती का?
पैशेच येईना.
ह्म्म
व्हय ओ, हा तुमचा एक तर राहीला. दोन तर शून्यच झाले.
मी विचारत जाईन म्हणा, हो का नाही? हो का नाही? सांगायचं फक्त काय बोलायचं त्याच्यातलं एवढं.
आवडत नाही.
घरगुती बोलायचं. दुसऱ्या ताईचा केला काय ते?
हम्.
ताथड केली
काय माहिती.
हा तुम्ही करत होत्या ना? होत नाही पण ते आता.
काय म्हणलं.
ते आता समजा ॲप डाऊनलोड करायचीन. नवीन कार्या ॲप. होत होत नाही म्हणलं ती. होत नाही. ऋतुजा करत होती ना.
ह.
झाली नाही ती. का तुमच्याकडून झाली?
नाही अजुक. मोपलं आज दाखू राहिलं ना.
नाही नाही दुसऱ्या बाईला जर करायचं असलं ना हे काम.
हा.
होत नाही म्हणल आता.
नाहीत.
हम्म हम्म.
ते पहिले कार्या ॲप. हा जेना पहिले डाऊनलोड करीले ना. त्यांनाच येताते. ऋतुजान माझ्याकडून किती वेळेस करून घेतलं. पण झालंच नाही. बीस मिनिटांत. काकुची ऋतुजा.
नवीन बायाले नाही ते आता. आपण आपजा पाहिले त्याचे.
हा मग तिला काय वाटलं. म आपण पण करून पाहू. पण नाही झालं ते.
त्यातील देवरगॉफीश प्रेग्नेंट वेगैर मनात लई तहाण लागली ना कवाची खरच. दोन जीवेना पोटात. हो ते पेढा खवाचा दिस राहिले होते
डबल राउंड सागेले का काय ओ?
नाही नाही डबल नाही.
म्हणेन दोन जीवे.
हा डबल शिटे ना एक आमच्या जवळ.
हा का? मला वाटलं तिला दोन जुडवा सांगेले काय?
नाही नाही. तिचा जीव एक. पोटातल दोन झालेस ना मग आता. कोमल सोनवणे.
शिवाजी सोनवणे.
कोमल सोनवणे, सिध्दांत सोनवणे ची बहिण लहानी.
तेच कापल्यात नाव शिवाजी सोनवणे का?
ह. बरोबर ओळखत्यात. पुर गाव ओळखीचय त्याच्या.
तिच्या आवाजावरून मी तीच्या तोंड हे करू शकते. ओळखू शकते.
महा आवाज तवाच ओळखूयेत असल तुम्हाला. कोनाच्या फोन वरुन बोल्याव.
हा हा हम्
पहिल्यांदा नंदाबाईच्या फोनवरून लावला त. महा आवाज ओळखू येतो का नही काणू. पण बरोबर ओळखलं तुम्ही.
नाही नाही मला ओळखू आला आवाजंन.
ह.
हाक माक आणि घिऊन घ्या.
पाणी प्युरल पाणी. .
पायाला चिखल बाप घामा मध्ये ओला पीक पा उंची व्हावी थवा पाखरांचा आला.
तुमचं ते एक दोन होय की चोय
त पारोळी मारता मारताणार बगावरल्या कामाचा
आ कुकणी खूप हे ना कि वाटतो ना.
नानेकांचाला यता बा कोरडा वाटतो. भाळावरल्या घामाचा पाना न भाला पडतो. स्वतः राहून उपाशी पोट जगाचं भरतो. मला वाटता कामाचा भार हाय. हार थनथनात.
अर्थ दडलेला आहे तेच्या .
फिर् सकास हजार का जास्त हदर ना रमायच नि काऊ.
हम्.
न मातच असताानूरा. पाणी सावली कती आहे ना प परवा ते
हम्म.
सरा रोज सकाळी येसी माझ्या घरा गाणी गाऊणी मला उठव हे मत्र ह वाता खरा. शरीर निळसर शोभे घालर चितक्यांची त्याव वरी सतेज डोळे चम चम करती जनु रत न गोजिर. पाया चेमुकले पंख चेमुकले तुझा सानुला आप पाट आभाळातून ऐसे उडताय तुला वधडी म्हणजेच नसतो फक्त शिंद्याचा बोच का गोधडी म्हणजेच गोधडी असते मायेलाही मिळणारी उऊब असते. गोदडीला असते अस्तर बापाच्या फाटक्या धोत्राची. किंवा आईल्या बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याची. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात बसलेल्या दाटीवाटी तिनं आईन दटावून बसवलेल्या तेव्हा त्या फक्त चिंध्याच नसतात. त्यात असतो मामान घेतलेला भाचा जीर्ण कुडता, माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर आणि पहिल्या संक्रांतीला बाण घेतलेलं आईनं असंख्य ठिगळ लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाया आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्यात म्हणून गोधडी म्हणले नस तो शिंग्याचा बघडो चम चम करती जणू रत्न गौ मरी पाय चमकले पंख चम अफाट आभाळातून करीतो काय येतय तुला हऊ हा.
विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी न दिसें काही वस्तू विद्येने असाध्य आहे जी देऊनी किंवा होऊनी उणी न होत. सदैव वाढतसे ऐसे एकच विद्या धन अद्भुत गुण न हात दुजात होसे. हा पुढे घेऊन. आहे माझ्याकडं आहे
ओके.
त्याला आणि हा सावलीत ठेवलं का.
हम्म
दीदी आला हा पाळण्या खाली बसली चांगल हाय बाई पण कनी काय कवळ राहतात जीव आग अरे पण निब्बर झालं एवढं कोरा
बरय बरय ते राम हे राम हेक काय आणलं खोक कोणी श्रद्धानी पहिल आवरून घ्या अनं मंग बसां अभ्यासाला ह
अरे बा कालच्या मी जाता ये कपडे व काढून आवरून घ्या एकदा म मग बसां अभ्यासाला दोनी बी ये तिला पित बी झाले होते पीत बी झाले होते पिताना बघितले डॉक डोक धरलं होत तीच पित्त झाले होते गोळ्या दिल्या होत्या ना. हरे राम आमच्या घरी येवला असती. आमचा घरात ढगा एवढ्या काल पाहिल मी
तुही इच्छा य
तीन चार जागा म्हणून